हॅलो
हा येतोय ना आवाज तुम्हाला?
अं तेव्हा अचानक कट झाला, पण तुजा आवाज बंद झाला.
ना मला तुमचा नव्हता येत आवाज
हम्म मला पण तुझा येत नव्हता नंतर बंध झाला म्हणजे आवाज.
हा प ठीक आहे आता बोलूया मग तू मी कर नंतर. मी काय होच आज मी तुम्ही काय केलता?
आम्ही आज मसूर केल होता, अख्खा मसूर. तुला माहिती आहे का हा, मसूरची भाजी.
हो करतात आमच्याकडे पण. पण आमच्याकडे जास्त तर नॉन व्हेज असत.
हा मग रोज पकडूूनच आणता का का?
विकत सुद्धा आणतात. अ त आता म्हणजे पावसाला आहे तर पकडूनच आणतात. पाऊस वगैरे असला ना का मग पकडून आणतात. नाहीतर मग असते विकत असते. हो.
मग आज पण ती भेटली होती.
आज मले भेतले.
म्ह ते तर फ्रास साधेच करतात ना तव्यावर? अ तव्यावर करत ना ताई?
रस्सा पण होत.
आणि मग तुम्हाला ते काटे काढता येतं का ग पटकन.
त्यात जास्त काट नसत एकच असत.
मळे मध्ये का?
हो एकच मध्ये असतो काट बाकी की नसत काटा काटयाची मच्छी नाही खात मी.
हा तेच ना कारण आम्ही मुलांना देतो ना कधी कधी भीती वाटते नाही का अटकायची वगैरे, हम्म! एकदा ते किरकिडे माहितीय का तुला?
पण असते.
त किरकिडे माहिती का तुला किरकिडे असं काहीतरी नाव आहे बघ त्याला. असा व्हाईट कलरच मच्छ असत याच्याच नदीच्याच पाण्याचा असतो तो. पांढरा.
हम् हम् किर किर काय नाही आमच्या इथं काही वेगळा बोलत असतील नाही तर,
म्हणजे मळ्यांपेक्षा मोठा असतो ओल्या बोंबिलच्या साइजचा असतो मग,
हा हो पण असल मला नाही माहिती.
तो मिळतो आमच्या इथे मळे पण मिळत पण जास्त नाही मिळत कधी कधीच मिळत.
हो का! मग खाता ना तुम्ही? त्याल्ला असा आमच्या डे भेट. छान लागतात मले खाऊन बघा एकदा.
नाही एकदा खायचेच आहे मला. काय ते स्वस्त पण असत, काय जास्त महाग नसत ते.
हो, स्वस्त असतात. आमच्या इथे तर जास्त ते नदीची मच्छि पकडूनच आणतात. नाही, विकतची मच्छी म्हणजे आमची समुद्राची विकतची आणतात. समुद्रात नाही जात ना कोण ती विकत असते.
हम्म हम्म... काय मग टेलरिंग मध्ये काय शिकली तू? हो... काय काय शिवता येतं तुला?
सगळ शिवते मी ब्लाऊज, पोच, पनपिस, टोपी, सगळ शिवते.
म्हणजे, तर याचा हे केलंय का? कोर्स आपला फॅशन डिझायनिंगचा.
नाही तो नाही केलाय मी. मी एक प्रायव्हेट क्लास केला आणि एक असा संस्थेकडन होता. अंतला दोन केल. आणि ती संस्था येते ना ती क्लास
हो हो हो ह...
आणि आरीवर्कचा पण केलाय.
किती खर्च आला शिकायला?
प्रायव्हेट ला खर्च त आलाच. आता मी अगोदर केलाय. म्हणून, महिन्याला दोन हजार घ्यायचे शिकवायचे.
हा हा...
मी हा मी दीड महिना अ ड्रेसचा केला आणि एक महिना ब्लाऊजचा केला. अं.. त्यात कसा फि वेगळी पण.. मटेरियल सगल आपलच न लागायचा म प्रत्येक दिवशी आगरांना, लेसआंना, रीलआंना सगळ घ्यायला तर लागायचंच ना.
हो हो हो.. मग आता शिवते का बाहेरच्या लोकांचे
हो, बाहेरचे घेते, गावातले येतात. माझा इन्स्टा ला पेज पण आहे ना.
हो हो हो... चांगलंय मग अ.. मग इन्सटाचे हा हा ऑर्डर्स येता ना
हा म्हणजे आता जास्त सोशल मीडिया वर सगळी बघतात की हा हा अ हाय.. त तस आहे, मग तिथे बघून सुधा कॉन्टॅक करतात ना. तुम्ही हा शिवता का? मला असा पाहिजे तसा पाहिजे मर मग ते घेतात.
येत होत काग फायदा इंस्टाग्रामचा?
हो सोशल मीडियाचा तर आपल्याला फायदा आहेच. कारण का आपण जिथं जाऊ नाही शकत तिथं
हो.. मग तू पेज तुझ्या-तुझ्या नॉलेजनी ओपन केलं आहे का कोणाकडून असं ज्याला आहे नॉलेज त्यांच्याकडून करून घेतलंय.
नाही. मी मी जास्त तर इन्स्टा ऑन असते म्हणून मी त्यात ले बघते की कसा शिवायचा अजून म्हणजे नॉलेज घ्यायचा प्रयत्न कर ते.. म्हणजे सोशल मीडिया आता आता सगलाच आहे. ना रील्स येतात की आता मला काही येत नाही तर मी लगेच सर्च करून बघते. की हा हा असा हाय आणि शिकल्या मुले लगेच माझ्या डोक्यात पण येत.
हम्म हम् हम्... हा आणि तुला इंटरेस्ट पण आहे म्हंटल्यावर हा... तुझ इंटरेस्ट नुसार तुझ्या लगेच ते डोक्यात येत असल.
हा माहिती आहे ना आता मला कसा करायचांय ते स्टार्टिंगला एवढं काय नसत समजत जायचा पण आता समजत.
कटिंग वगैरे पण तूच करते का?
हो कटिंग पण मीच करते, हुक्का वगैरे पण मीच लावते. हो कपड्याची कटिंग सगळ मीच करते.
मग रोज दिवसातून किती शिवती?
नाही करत कारण का फॉल बिडिंग ची मशीन नाही ना.
हम्म हम् हम्.. मग दिवसा तून किती शिवती ब्लाउज एक, दोन किती?
लग्न सराई असली का दोन, तीनच शिवाय लागते पण आता पाऊस असल्यामुले ऑर्डर नाही एवढे. एकाद दुसरी असते, आता सण नाही ना जास्त.
हम् हम्...
ते कस मग सगळे घागरा शिवा
बसल्या हे चालू आहे बा आप इन्कम कुठे बाहेरच कामाला जाय ची गरज नाहीेये घरात पण आधार होऊन जातो ना आपल्याकडे पैसे असले तर. चांगली गोष्ट आहे शिकली तू.
हां ना.
बरय तुझं-तुझं स्वावलंबी असलेलं.
हो. माझ आता
मुलींनी स्वावलंबी असलच पाहिजे आणि कारण उद्या आहे ना लग्न झाल्यावर काय दिवस येतो आपल्यावर ते काही कोणी सांगू शकत नाही. नवरा कसा मिळतो, घरातले कशी
ते फोटो आहे ना तींथ मग ते बघतात लोक आणि मग मेसेज करतात मला कि हा कितीला हाय याची प्राईस काय हाय, मग त्यांना सांगते मी. हा असा-असा हाय एवढ्याला आहे हा, मग ते त्यांना आवड त मग ते स्वतःच्या म्हणजे त्यांन ज्यांना कस पाहिजे ना त्यांना तसं ते कस्टमाइज करून घेतात.
हम्म हम्म हम्म..
म्हणजे प्रत्येकाला चेंज पाहिजे असतं ना मला हात फुल पाहिजे कोणाला हात शॉर्ट पाहिजे.
हा हा हा... वन पीसची जास्त डिमांड आहे का याची डिमांड आहे जास्त टू पीस?
आणि आता जास्त प्लाजो सेट घेतात.
हम्म हम् हम...
जास्त मी लग्नात तर तेच शीवलं घागरा आणि प्लाझो सेटच जास्त तर
घागरा पण येतो का तुला?
हो घागरापण शिवते.
म्हणजे ते रेडीमेड घागरा आणून देत, लोक त्याच स्टिचिंग करून देते का?
हित तर जास्त म्हणजे आईची जुनी साडी असते ना आता काय घालत नाही ना जुन्या झाल्याका कस घालत नाही मग आता ते ओल्ड फॅशन आलेय ना
म्हणजे जुन्यापासून नवीन मग साडी देतात माझ्याकड मग त्या साडीपासून मी घागरा करते. किंवा साडी पाासून ड्रेस जास्त तर साडीत नाहीतर ऑनलाईन कापड मागवतात आणि मग मला असा पाहिजे मग ते करून देत
मग घागऱ्याची किती शिलाई घेते?
घागऱ्याची जस प्राईस असेल तशी म्हणजे कस्टमाइज ला कसा पाहिजे तसा कस्टमाइज करून असत ना कोणाला वेग
आता ब्लाउज ची शिलाई पण जास्त मिळते ना?
नाही इकडे नाही देत जास्त प्राईज.
हम्म हम्म हम्म...
शहरा ठिकाणी कस देतात तरी इकडे नाही एवढी प्राईज जास्त.
तीनशे रुपये ब्लाउज आहे.
हा ठीक असल आमच्याकडे नाही एवढ
हम्मम आणि असं वन पीस वगैरे तर डायरेक्ट, हजार दीड हजार असं
हो का मग तुमच्याकडे खूप महाग आहे. तुमच्याकडे याय लागेल.
हा म इकडे चांगला इनकम होईल तुझा.
हो.
बाकी काय म्हणते?
काय नाही. कोण रडतोय?
बरोबर तुझं माझं
हो काय
अच्यानाक आता तिच्या अंगात आलंय
अचानकच कोरांचा काही सांगू नाही शकत
हम्म हम्म
कधी पणवत
हो त्यांचं काय मूड वर काम असतं ग
हो
हम्म चालेल ती शांत झाली का म मी तुला फोन करते त
हा ठीक आहे कर मी हाय ऑन
देवून घे पहिले चल